हॅलो.
हा..
अ कायं.
आजचा ट अ आजचा टॉपिक घ्यायचा का.
हा घेऊया. हॅलो.
हां बोला ना.
आवाज येतोय माझा.
हो येतोय. आत
झालं का जेवण.
हो झालं, तुमचं झालंय का.
हो, झालं ना. काय म्हणताय मग, आज काय बनवलेली भाजी.
आजची भाजी आहे, आपली अ दोडका.
हा ना! आज किती महाग भाज्या वगैरे झाले ना बाजारात.
आ.. इकडे तर खूपच महाग आहे. कारण भाजीपाला घ्यायला गेलं ना की, एक भाजी घ्यायला पन्नास. रुपये लागतं. एक भाजी एक भाजी म्हणजे, खूपच खूपच महाग झालायं, पाऊस पण असा येतोय. आला तर एकत्रच ये म्हणजे खूप असं जास्त पडतोय, नाही तर खूप कमी पडतोय तेच्या त्यामुळे भाजीपाल्यांनवरती ते. औषध मारून ते भाजीपाला बनवलं जातो, मग त्याच्यामुळं. त्याची महागही वाढते. त्याचा फटका आपल्यासारखा सामान्य लोकांना बसत.
हो ना.
तुमच्याकडे कसे आहे भाजीपाला.
तेच तीस चाळीस रुपये पेंडी भाजीची. म्हणजे, तीस चाळीस शिवाय तर काहीच भेटत नाही.
हा ना सर्वसामान्यांना परवडण्याजोगच नाहीये काही.
हो आणि, लै म्हणजे महाग झालं आता, तीन दिवस झालं ऊन वगैरे पडतंय ना. मग तेच्यामुळे भाजी पण सुकून जाते पूर्णपणे.
पावसाळ्यात तर तो पण नाही. म्हणजे पाऊस पडला तर, एक भाजी ज्या दिवशी आणली री. कमीत कमी दोनच दिवस जाते, फ्रीजमध्ये ठेवली तरी तसच होतंय.
हो. खराब होऊन जात्या. आणि जास्तं पण, आणता येत नाही मग. का तर आधीच तिथं म्हणजे, के अ केमिकल युक्त भाजी आहे ना, सगळी मग ते जास्तं दिवस टिकतच नाही. पहिल्या कशा भाज्या बरेच दिवस टिकत होत्या, लवकर खराब होतं नव्हत्या. आठवडा आठवडा म्हणलं तरी भाजी राहत होती, डब्यात आपण पॅक करून ठेवली तरी.
ते सेंद्रिय खतापासून बनवलेलं होतं ना, सेंद्रिय खत यूज करायचे पहिले भाजी. पाल्याला आता सगळं म्हणजे सग क सगळीकडे केमिकल यूज करतात भाजीपाला लवकर येण्यासाठी. तेच्यात पण वेगवेगळ्या प्रकारचे पिक निघाले.
हो.
आताच ना हेच घ्या ना कि आपण अ कोथंबिरी यूज करतो धनिया म्हणजे त्याच्यात पण हायब्रीड आहे. कि आठ पंधरा दिवसामध्ये अ म्हणजे आपण ती पिकू शकतोय कोथंबीर ते कोणती म्हणतात आपण मोठ्या पानाची असते बघा
हां.
तशी आणि नैसर्गिक देशी नाय देशी नाय ती वेगळ्या प्रकारची असते हा आणि देशी जी असते ना ती टिक ति ती बारीक आपली शेपू सारखे त्याची पानं असता बारीक-बारीक ती असते गावठी गावटीत कोथंबीर तिला लागता दीड ते दोन महिने पण हिला काय पंधरा वीस दिवसामध्ये पिकते. आन त्याच्यात सेंद्रिय खताचा वापर केला तर ठीक ये नाईत मग हे अ काहीच उपयोग नाही केमिकल वापरला त्याने आजार वाढले. हॉस्पिटल तर इकडे तर हॉस्पिटल इतके भरले बास कधी
त्या आता म्हणजे आता कोणते ही पीक असल तरी करायच लागतय. त्याशिवाय तत शेतीत सुद्धा व्यवस्थित पिकत नाय. का तर पाऊस आला तर येतोय नाहीतर नाय. म सगळं म्हणजे नुकसानच आहे ना पाऊस व्यवस्थित आला तर नीट पीकणार. जर जास्त आलं तरी एकदम येतोय कि ते पीक सगळं नासूनच जातय. आपण जे पेरणी वगैरे करतोय ते सगळं खराबच होऊन जातेया.
या वर्षी तरी पाऊस ठीक आहे की त्याच्या वेळेनुसार येतय मागच्या वर्षी तरी एप्रिलमध्येच चालू झाला होता एप्रिल ते माझ्या मते तो नोव्हेंबरपर्यंत चालूच होता.
हो पण तो कस जरा थोडा थोडा तरी होता म्हणजे थांबून यायचा थांबून ह्यो पाऊस आता आठवडाभर पडलेला असं सुर धरलेलं कि ते त्यांन थांबायचं नावच घेत नव्हता आणि आता थांबलाय त पूर्णपणे थांबलाच.
तेच ना एक तर पिकांचे नुकसान होते त्याच्यामुळे महागाई वाढते भाजीपाला वाढतोय.
ते हू द्या ना असा थो थांबवत थांबत आला यायला पाहिजे ना. कि बाबांनी माणसांनी बाकीची पण कामं केली पाहिजेत ना. बाबा एक दिवस आड करून जरी आला तरी चालतय म्हणा तसं.
आपल्या म्हणण्यानुसार थोडी ना पाऊस येणाराय. तो पाऊस आपल्याच चुक्या की आपण निसर्गाशी खेळतोय म्हणून निसर्ग आपल्याशी खेळतोय. कुठेतरी आपण पण चुकलो ना तिथे.
हो खरं म्हणजे खरं तर आपलीच चुक हाय त्या सगळ्या आपल्यामूळचं हे आज जे घडतय ना त्यात सगळी आपलीच चुक आहे आपल्यामूळचं एवढं सगळं घडतय ना.
पण त्याच्यामुळे अ स सर्वसामान्यावर प परिणाम हो तय सर्वसामान्यता म त्यांना म्हणजे झाडे असं भाजीपाला वगैरे त्याची किंमत असते त्यांच्या प्रत्येकाच्या गावोगावी गेल ना प्र प्रत्येकाच्या दारामध्ये झाडे वगैरे लावलेले असता. पण शहरात जा तुम्ही सादं घर बांधायला सुद्धा झाड तोडून टाकता ते. असं नाही कि ते झाडं तसच ठेवून मग ते आ बाजूला थोडी जागा करून घर बांधलं जातं.
हा ना.
जे म्हणजे अ काय म्हणता ना जसे पैसा आलेलो के मोठे झालेले आहे.
तेच ना म्हणजे, त्यांसनी कस झालंय कि. त्यांना म्हणजे, बाहेरच्या गोष्टीशी लेणं देणं नाही त्यांच्याकडे भरपूर. पैसा झालाय की ते कोणतीही गोष्ट विकत घेऊ शकतात. तसं सामान्य माणसाचं कसं झालंय. कि जर त्यांचं ते शेतातलं पिकलं व्यवस्थित, तर ते करू शकतात घेऊ शकता.
तसंच ना मग त्याच्यामुळे समजत नाही की, आणि आता कसं झालंय. ते सर्वसामान्यांच रोजगार वाढत नाही. ठीक आहे, तुम्ही को ऑपरेटसाठ इटरमध्ये जा त्यांची पेमेंट वारी शिकली वाढता, पर्सेंटेजवरती इयरली त्यांचे वाढत. पण जे सर्वसामान्य आहे, जे शेतीत काम करता जे रोजगार वरती काम करता. त्यांचा रोजगार वाढत नाही. आहे तो रोजगार तसाच आहे, पण किमती जास्त वाढल्या. आणि त्या किमतीमुळे काय होतंय, की दोन टाइमाला खाणारा शेतकरी एक टाइमाला खातोय. कधी कधी शेतीचं नुकसान होतंय, पिकं वाया जातंय. मग त्यांना भरपाई भेटत नाही, अशा वेळेस आपला शेतकरी उपाशी मारतोय.
हो. भरपूर नुकसान, आता तर ह्या पावसानं. वारं वगैरे सुटलेलं. ज्यांचे ज्यांचे ऊस होते, मोठे मोठे ते वाऱ्याने सगळे आता पडले ना. मग आता जमिनीतून बाहेर आल्यानंतर ते मुळ्यांना. जर मातीच भेटली नाही तर, मग पिकणार कशी ना पुन्हा ते सुकून. रसच निघून जाणार, किती नुकसान झाले शेतकऱ्याचे.
आमच्या इकडे पण द्राक्षांचे पिकं घेतलेले, द्राक्षाचे पीक म्हणजे खूपचं. खूपच नुकसान झालंय. कधी गारा पडतंय, तर कधी पाऊसच येत नाही. कधी ऊन कडक पडतं. कधी थंडी वाजते त्यांच्यामुळ. रोगराई पसरली ये आजार वाढले, लहान मुलं आजारी पडतं. मोठ्या माणसांनाही त्रास होतोय. महागाई तर वाढलीच आहे.
आता दवाखान्याला.
बरेच पेशंट आता म्हणजे, म्हणजे चेकअप साठी गेल्यानंतर, प्रत्येकाचा एकच आजार असतो व्हायरल. व्हायरल व्हायरल व्हायरल कशामुळं होतं. तर ह्या हे म्हणजे अ.. बदलते हवामान. कधी ऊन पडतं कधी, पाऊस येतो, कधी थंडी वाजते.
झाला पुणे मुंबई मध्ये भरपूर पाणी आल्यामुळे, माणसानी तो विचार.
भिजत होते त्यांना मज्जा वाटत. ते जास्तच त्यांना इन्फेक्शन वगैरे, झालं त्या पाण्याचं.
हो ना तेच आता म्हणजे, लोक हेना विचार करत नाही की इन्फेक्शन झालं पण त्यांच्या एक, एका व्यक्तीमुळे चार जण अजून व्हायरलमुळे इन्फेक्शन. पसल्यामुळे आजारी पडता, आणि त्या चारमुळे अजून आठ. जरी पडता पण लोक हेना विचार करत नाही. आणि मेन म्हणजे, कसं की मोठा माणूस हा सहन शक्तिशील असतो. तो सहन करू शकतोय. पण लहान मुलं, कसे सहन करणारे, लहान मुलं बिलकुल सहन करत नाही. लहान मुलांना जास्त त्रास होतो, आणि ते बोलू पण शकत नाही कधी. कधी दीड दीड वर्षाचे मुलं असतात. छोटे छोटे कि त्यांना सारख ताप. येतो. इंजेक्शन वगैरे द्यायचं म्हटलं तर, इंजेक्शन दिल्यानंतर हे बदलतं वातावरण ये. मग ते ते इंजेक्शन असं म्हणजे सुजल्या जात किंवा त्रास होतो बर्फाने शेकाव तर थंडी वाजते. गर्मीत बसाव तर ते, उन्हाचे चटके बसताय. आता काय करायचं तेही, समजत नाही मागं. ई सोबत रोगराई वाढली, आणि शेतकरी मात्र. उपाशी मारायला लागला असंच म्हणावं लागणार आहे. आणि गोर म्हणजे, अ गोरगरीब जनता आहे सगळ्यात जास्त त्यांचेच हाल व्हायला लागले.
हो हो, खरंच. त्यांचे भरपूर हाल व्हायला लागलेत आणि
आणि मेन म्हणजे, सरकार पण विचार करत नाही ये.
हो ना. सरकार तर कोणाचा म्हणून, विचारणार करणार ना असं पण होतंय ना. सरकार नक्की कोणती गोष्ट बघणार.
हो.
आता तोडल्यामुळे कस वाहने वगैरे वाढले ना त्यामुळं.
तेच ना, तेच ना आता, आता तर समजतच नाही.
सरकारन नक्की कोणाला बघायचा असा विषय होतोय. हां.. आणि कोरोनापासून तर जास्तच. प्रमाण हा
हो ते पण आहे चला बाय.
हां.